हॅलो.
होत नाही होता कॉल?
हा झाला ना, काय करू राहिली ग?
काही नाही बसली होती मी.
हा का.
हम्म
जेवण बीवण झालं का?
हा झाल. तुमचं झालं का?
हो ग.
पाऊस चालूये का?
पाऊस गंज चालू आहे रोज आपल्याकडे.
हा इकडे बी लई चालू आहे. इकडे लई वार न ते.
जास्त आहे की काय?
हा जास्त आहे ना. रेड अलर्ट दिलेला आहे ना कालपासून.
हा.
हा डायरेक्ट रोडावर पाणी
हम्म.
पर शाळेत शाळेला सुट.
हा दोन दिवस उठ. दिलेल्या ना काल पण होती ना आज तर काल तर रविवारच होता. आ दिली आणि उद्यापने.
हा का किटूला आहे पोर.
माझी पोरगी आता अ तिसरी ला आहे ना. पोरगा लहान ये. नाही ना अडीच हा अडीच वर्षाच होत ह्या तरी पण एल केजी यू के जी मध्ये घेता पण काय त्यांना समजल? नाही काय टाकत्या दोन वर्षात पोर पोरांना?
तेच आहे ना मग?
हा अडीच वर्षातून निघडी काम पैशातन असते. त्यांना काय समजात. हा पूरीला समजाता. पोरीला घेत नव्हत्या. एल के जी न्यू के जी अनफास्ट सब लागताको.
अ सारी मा ग्या स तिथ क ग मा गई.
मागय खूप आहे झाडा खूप. मागे डोनेशन बी खूप आहे. पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये सीबीएसईचे एक लाख रुपये. डोनेशन आहे सी बीएसई पयटनचे.
सीबीएसी पाॅटनचे.
हा एक एक लाख रुपये डोनेशन आहे.
आपलं सांभायच ना गरज बरं आहे का नाही. हा आता आमचे सी वसी दो्हीचे त. साठ साठ हजार आहे बा साठ सत्तर हजार त्यांची.
हा आता नॉ येलय ना सीबीएस सी पॅटर्न मध्ये टाकलेलं आहे साधं. म्हणजे ती प्रायमरीला होती ना. त तिकडे मग इथे काय कसं काय घेईन ती. घेतच न ते शाळेमध्ये त ते म्हणत हो प्रायमरीमध्ये. टाका तम्ही आता.
हा का?
हा... पहिले इंटरव्ह्यू होतो... मग पेपर होतं. मग तुम्ही किती शिकलेलेए... तुमच्या घरी शिक... अ... म्हणजे आलं बी पाहिजे... पोरांना शिकवता
अगं मग ते... इथं पण तसंच ए ना... आम्ही... आमचे दीदी अन भैया टाकेल है ना
हा हा.
खांडी पिंपळ गावला... म्हणजे त्यांचे पन पन्नासच्या वर मार्क पडले... पेपरमध्ये पास झाले तर घ्यायचं. नाही तर घ्यायचं नई... तर ते पास झाले मग तव्हा त्यांचं ऍडमिशन झालं.
ईला बी म्हणजे हि थर्डला होती ना... तिसरी ला तिला म्हणत होते, पहिलीला टाका आता. म्हणजे पहिले तर घेतलंच नाई... आम्ही पहिले ना... प्रायमरीला टाकून दिलं मग. आम्ही पंधरा दिवस लेट झाले होते ना इकडे यायला... शाळा सुरु झाल्या होत्या.
हा तुम्ही
मग... ते काय.... म्ह... हा ते काय... नई... मागच्या वर्षी... आता मला दोन वर्ष झाले. मा मा... ए.. एक वर्ष झालं ना आता पूर्ण माला. आणि दुसरा वर्ष लागला... आणि त्यांना दोन वर्ष झाले.
हम्म.
तर ते काय म्हणत होते... मग तुम्ही पंधरा दिवस झाले ना... लेट झाले होते आम्ही. इकडे यायला... म्हणजे शिफ्टिंगला तर ते म्हण मग आम्ही प्रायमरी मध्ये टाकून दिलं... घेतलंच नाई तिला. म्हणे ॲडमिशन फुल झालय... ॲडमिशन फुल झाले. आता तिकडे पण प्रायमरीला होती.... आता पण प्रायमरीला टाकून दिलं पूर्ण वंश... वर्ष असच निघून गेलं ति... तिचं नोटबुक तरी भरली नाई.... प्रायमरी मधी. नोटबुकच भरले नाही तिचे... जे घेतले होते आम्ही ना तेच वर्षभर निघून गेलं... मग मी काय म्ह त्यांना गेले गेले पैसे... आता रिक्षाला ए ना इथून म्हणजे तिला दीड किलोमीटरचे सातशे का आठशे रुपये महिना होता. रिक्षाचा.
पहाय बरं.
दीड किलोमीटरचा फक्त. आठशे रुपये रिक्षावाला घेत होता... म्हण मी मी म्हणली त्यांना कां... अं... पंधरा सोळा हजार रुपये... अशे निघून जातील. मग चार पाच हजार रुपये टाकून द्या... अन चांगली शाळामध्ये टाका... आता चांगली शाळामध्ये टाकल्यावर ते म्हणत होते... पहिलीडन घेऊन घे. म्हणजे तिसरीला नई... पहिलीला घेईना मी. आता थर्डला म्हणजे... तिसरीला वाचता येतं पूर्ण.
हां.
पोरांना पूर्ण वाचता येत... मग ते त्याच्या डोक्यामध्ये बसन का?
नई नई.... तिला वाचता नसण येत ना?
नई ना मग... प्रायमरीला कायचं वाचता अन बिचता येत होतं मग आता आम्ही घरी शिकवतो त्याला. आता ट्युशन बी लावायचा... ट्युशन मधी अ दोन दोन हजार तीन तीन हजार कुून दे्यास माहिना
नाही नाही अ अजून सारी मागाईन अजून भाड्याना राहतेय का स्वतःच येेईल. आणि भाडं पण तितकंच असेल ना मग.
मग मग पूर्ण ह याच्यात टाकून द्यायचा का.
तेच आहे ना मग काय पुरटतो अजून बाहेर राहन अजून गावावर बी द्याव लागत असे ना तुम्हाला.
फिर गावर काही देत नाही आम्ही आमचाच होतो नाही.
नाही का गावावर
नाही गावातच काहीच नाही देत आम आम्ही आमचा आमचाच घेतो. ते म्हणत तुम्ही तुमचा तुमचाच करा. पण आमच पण ऍडजस्ट होत नाही ना.
नाही होत ना मग.
मागे,
सिटीत मागे गावातच बरं राहात आपलं.
गावातच बरं राहतं मग माग हे मग एज्युकेशन बी भरपूर चांगलंय ना.
हा ते तर आहेच.
हा एज्युकेशन फरक पडतो मग सिटीतला गावाचा आप आपल्या परोत सिटीत जाता पण अ काल ते फरक गिता समजा आप पुने आपने स्कूल ाले वके स्कूला आम कु फर्क आहे का नाही.
नाही नाही कुछ नाही.
काय करते मग.
काहीच फरक नाही राहात बाई.
मग आता सोबत कोण आहे तू एकलीच राहती का
आता मी एकटीच आहे इकड आजूबाजू खूप जण म्हणजे आम आमच्या फ्लोरला आम्ही आठ ते नऊ फॅमिली राहत्या
हा का
हा ही अ जवळपास दहा फ्लोरची बिल्डिंग आहे
हा हा
मी सातव्या फ्लोर, राह तर सातव्या फ्लोर ला एक फ्लोर ला आठ ते नऊ फॅमिली राहते.
ना अगं
मोठी बिल्डिंग आहे म्हणजे कोणाच कोणच ह हा प्रॉपर पुण्यालाच हाय आम्ही म्हणजे शिवाजीनगर. आम्ही काय दहा बारा किलोमीटर म राह प्रॉपर आमी पुण्यातच राहातो. यांची बँकच पुण्यामध्ये हा भरपूर एरिया आहे बाहेरच्या एरिया स स्वस्त आहे मग. घर हा घर बिर स्वस्त आहे
नाही आता प्रॉपर जर पुण्यात राहिलं साईटला राहिलं तर साईटला थोडीशी सिटीत राहते ना म्हणून म्हणलो
हा सिटीच राहते पण फरक पडतो म्हणजे मतलब शाळाचा राहायचं
प्रत्येक गोष्टीचा फरक आहे ना
प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो म्हणजे आपण कशा एक बाजूला राह त समजा औरंगाबाद ते औरंगाबादच्या बाहेरच राहतो पडेगावला राहतो पडेगावला प्रॉपर औरंगाबादलाच राहतो आम्ही आपण पण फरक पडतो ना पडे गावचा ना औरंगाबादचा.
पडेगाव पडेगावला आहे नाही तर इकड बजाज नगर असं
बजाजनगर कुछ फरक रेहता ना उसमे मतलब फरक पड जाता स्वस्थ पडता सब्जी को उसको अब यहा पर जो सब्जी आती परी फ्रेश आती जैस आपून मंडी को तुम्हारे पासे निकलता आपने वह क्या गाड्या पुरे येच मंडी को तरफ मै जा रह ती क्या? वहीच मंडी को माल आता मेरी गल्ली का तन्वी के यहासे मंडी लगेच जाती
हा आता
आप मंडे को कैसा फ्रेश फ्रेश माल रहता अन जो आपला चुने का माल कहा जात बाजर को तो यहा पर जो फ्रेश माल रहेंगा तो उसका भाव भी उतना हिच रहेगांना.
म्हणते तर आहेच ना
फ्रेश मालाचा म्हणजे भाजी कवळीच राहती. सकत भाजी राहतच नाही कवळी कस भा-भाजी वांगे निवडाचं कामच नाही डायरेक्ट भरून देते त्या
ते इथ आज हात गाडीवर बी घेतलं तर निवडूनच घ्याया लागत. ते पण माला अस उरले सुरेलाचा राहतो.
सुरेल नाही चांगलंच माल फ्रेश माल कधी पण जा तुम्ही सकाळी जा दुपारी जा. तिसऱ्या पाऱ्याला जा फ्रेशच माल भेटणार. मंग त्याचा भाव पण घेणार ना ते हा मग आपल्या तिकडचा माल इकडे येत्या मंडीत
हा
आपल्या गाड्या इकडे येत्या याच मंडीला येत्या पूर्ण गाड्या इकडे येत्या.
नाही नाही त्यां मग आता आपलं कसय इथं कोणी जात जात मंडई कोणी तिकडं जातं.
नाही पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त माल इकडेच येत आपल पुण्याला मग फोन येत ना यानला का मी आलो करकन.
हम नाहीत आम्हाला दिसलं नाहीत म्हणल येल काय करल इथ.
नाही नाही मी नाही आली पाऊस खूपये मग पोरांची शाळा डुबते. शाळेत पण झाला पण आजारी होते ते. धगधग होती ना या जायची बस आणि येते आम्ही कधी लक्झरीचा ब हा हा लक्झरीच भाडं खूप - खूप असला तर लक्झरी येत नाही मंग. बसानी येत.
आणि ते बस जात ते करून घ्यायचं ना ना ते अर्ध ते हाफ भाडं हे झालं ना फ्री काही झालं ना.
हा काहीतरी झालं आता म्हणते बाई मा सासू का लई म्हणत होती पण आम्हाला वाटलं तसंच म्हणत आहेत.
नाही ना आहे ना ते अ आपल्या गावातलीच ती करती ना ग.
कोण करती ती.
ती बँकेत नाही का ती आश्विनि काय ती हा म्हणजे तिच्याजवळच हा तिच्या जवळच कोणी ते करत तर मग पाहियचं जमलं तर करून घ्यायचं.
हा तेच कारण मंग काय आम्हाला हे ना लगेच चार पाच हजारयचं चक्कर आहे आमचा तिकडे आलं मंग पाच हजार रुपये जाता म्हणजे काही पण आम्ही घेऊनच येतो तिकुणी आल्यावर सामन सुमन हा काहीतरी घेऊनच दोन तीन हजार रुपये असे खर्च होते तीन साडेतीन हजार रुपये तर भाडंच लागत आम्हाला कश पण कसं पण येन बसा न या लक्झरी न या
हा आता घराच काम पण चालूय वाटतं.
हा चालू ना आमचा घराच काम चालू द्या आठ दिवस झाले आमच्या घराच काम उघडण्या मागच्या रविवारीच आली होती मी
काय आता काही दिसले नाही म्हणजे आम्ही आमच्या ह्याजात राह
नाही मी आली होती मागच्या रविवारी आली होती आता मी इकडे रविवारीच आली ना. मी शुक्रवारी आली होती.
हा
शुक्रवारी आली.
हम्म
आण मग ते पसार ते काढल मीन आम्ही लगेच उघडलं घर पत्रेन ते लगेच उघडून घेतल होत. अन दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच चालू झालं काम
हा हा बरं चालेल मग पाहते कपडे वाळू घालते.
काम चालूक तुमच